येतोय काय आवाज.
हा येतोय बोल.
काय कराल्या.
काय नाही बघ आवराय लागलोय.
अ काय शाळेला सुुट्टी.
होय सुट्टी हाय आज.
म मम्मी पप्पा.
मम्मी पप्पा दुकानात.
हा हा राजवीर काय.
राजवीर हाय की बसलाय बाहेर.
हा हा. हम काय आणि विदार्थ आहे बघ बसलाय टीव्ही बघत.
हम्म. मग काका. हॅलो. हॅलो.
हा बोल की अगं ते. विदूकडनं कॉल लागला दुसरीकडेच.
हां हां.
काका गेलेत आता कोर्टात गेलेत.
हम्म आवरलं तुझं?
नाय अजून आवरायचे बघ काय विदू आवरू देतोय त्यानी जाऊ पर्यंत विदूला सांभाळायला लागतेय. मागं लागतोय सारखा. शाळेचं काय काय.
काय नाही बघ चालू आहे सगळं आता.
हाय ना ऍस्ट्रोचां क्लास. क्लास
आता झालं तर पुढच्या महिन्यात ना क्रिकेट चालू होतय. क्रिकेट चालू झालं की मग सगळं चालू होत मग.
हा. आता तुला स्पोर्टच तीन हे असेल की शाळेत.
हाय की क्रिकेटला आहे कि स्पोर्टला मी.
हा हा.
क्रिकेटला हाय तल आमच्यात स्पोर्टसचा क्रिकेट हाय.
खो कबड्डी बॉक्सिंग, कराटी परत अ फुटबॉल वगैरे सगळं असते.
हा हा. हा चांगलाय तरी.
हो आमच्या सगळय आता. आणि एस टी एफ एन चालू केले क नाय त्यात सगळं असते.
हा.
लाटी काटी वगैरे
हा. त्यामुळं काही
आता एस टी एफ ला ते ड्रिल ला घेतलेय तर उद्यापासून प्रॅक्टिस चालू होणार.
हा.
पंधरा ऑगस्ट ला असते ना ते.
पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टची तयारी करून घेतील.
होय आहे पंधरा ऑगस्टला.
हा. . .
काय
काय करायलास भांडी घासायलास आज तुझ्याकडे भांडी?
होय मी घासते की.
होय.
होय.
करायची मम्मीला मदत करायची मम्मी आवरूपर्यंत.
हम्म करतोय की.
ह ह. कार अभ्यास अभ्यास व्यवस्थ हाय रा.
हाय हाय चालू आहे .
आ विदुलचा फोटो बघितलीस काय?
कुठला
विदुलचा.
बघितलं की बघितलं की.
हम्म.
स्टेटस ला टाकलाय नवं.
टाकलस.
होय नाही इंस्टाला.
नाही मग मी बघितलं नाही वाटतं स्क्रीनशॉट मारून घेतलीस काय?
नाय दिदीला मेनशन केलती गं.
दीदीना हे केल्या वाटतं.
हम्म दिदीला दीदीला लावलेली मी त्यांनी लावलं मेन्शन केलती मंग मी ते लावलं.
हा. गावाकडे गेलतो तेव्हाच काढला.
हम्म कवा गेलतीस गावाकडे?
शुक्रवारी गेलतोय की दोन तीन दिवस गेलतो शनिवारी रात्री आलोय बारा वाजता.
एवढ्या रात्रीस
होय म आलो म रात्रीस काय करतेस?
ते काम होतं काय मग?
हा.
काय काम होतं काय काकाचं?
काम होय काम त्यांचे लॅपटॉपवर काम होतं सोमवारी करायचं. तो काम आहे म्हणून आलो घरात. हम्म कोर्टा जायचं आदी काकांना हे करायला लागतंय गं लॅपटॉप ला काम करून काम करून ड्राफ्ट मारायला लागतोय.
हम्म.
मग जात्यात काम पुढचं येतंय ते करायला लागतय.
काका कोल्टयात काम.
काय बाकींच केसेस असत्यात. कुणाला पोलीस स्टेशन मध्ये नेलेला असलं की सोड सोडवत्यात. काय ते केसेस त्यांच्या अंगावर नसलेत की
हम्म.
अशा असतोय. कोण काय तर काय तर करत असत्यातच नाही माणसं.
होय बाई.
त्यांच्या केसेस अंगावर असले कि ते सोडवायचं, चालवायचं, तारखा काढायच्या असं करतात.
मग काय आणि.
काय नाही निवांत हाय आवरायचं आता. मग तिला आंघोळ घालायची आवरायचं. हाळू विस्तार आ.
चहा वगैरे झाला का नाही मग.
चहा झाला नाश्ता झालाय सगळा. आवरलेय बाकीच जेवणाच आवरलंय तिला जरा भात. लावला कुकरला बाकीच आवरलंय सगळं. धुन आणि भांडी तेवढं राहिल आत्ता.
त्याला काय झोपवून केलीस तरी चालतेय ते.
झोपवून केलं तर लगे उडतोय गं पाच पाच मिनिटाला लगे उठतोया. एकसारखं एक दोन तास झोपत नाही.
झोपत नाही तो.
नाही झोपत एक दोन तास भर झोप नाही व्हय तुला लै.
हम.
काय आणि. मग. शनिवार रविवार सुट्टी. सोमवार सुट्टी भारीयबाई.
अगं शनिवारचे काय अस घेत असलं तरी पण काही घेत नाहीत उगच ते चार पिरयड कस कुठं.
शाळला.
शाळेला सकाळचीच ह य सकाळचीच असतोय की मी आता.
हायस्कूल पण सकाळचच हाय आता.
अगं सगळी सकाळचे प्रायमरी हास्कूल प्री प्रायमरी. तेवढी प्री प्रायमरी तेवढी संध्या दुपारची असत्या बगं. आणि मराठी मीडियम. बाकी सगळीच इंग्लिश मिडियम सकाळ चीच असत्या. म्हणून सुट्टी घेतल्या आज नाही दुपारची असती तर गेलो असतो आता.
पावसामुळं आणि कुठं काय नको
होय आणि आज सकाळी पाऊस पण पडालता.
हो पाऊस चालुच हाय रात्रभर. ओ मग.
काय म्हणालाय तो.
टीव्हीचं बटण दाबलाय आणि लाव म्हणतोय बंद केलाय आणि. लावून दे म्हणतोय आता आणि.
बोलायला लागलाय तोंड आलेय आता. बोलाय लागलाय शब्द आता थोडी थोडी थोडी इथं एक मांजर होत घरात मांजर.
हां.
आजींन त्याच्या मांजर पाळल्या तर मांजरा संगच. माग लागलाय मांजराच्या.
होय.
तुला आता इंग्लिश सोप्प विषय चाल्यात काय.
काय?
इंग्लिशचं तेन चाललंय काय म्हणलं व्यवस्थित?
चाललंय, आता चाललंय सगळं.
आता झाली चालू. आणि आता सगळं टीचर्स लोक बदलल्या वरती गेलो, सगळं आता बदललं आता.
हा. काय नाय.
टीवी काय नाही बघ.
हा, आता, ह्यो राजवीर का टी व्ही बघत बसलाय का खेळाय गेलाय.
मा आई, लाईट गेलिये बघ, लाईट गेलीय. व्हय लाईट गेली आमच्या इकडे.
ते बसलाय का आता गेलाय बाहेर, ते माहित नाही अजून
आली की नाही मम्मी.
आली की.
हा. राजवीर ला येते नव्हं.
काय?
राजवीरच तरी इंग्लिश आहे का आता व्यवस्थित? अभ्यास करायला तो आता.
अभ्यास, क्लासमध्ये तेवढा करती बघ, घरात आल्यावर काहीच करत नाही.
पोरांचं हे झालंय, घरात आले की खेळायचं.
क्लास आणि शाळा फक्त, बाकी अभ्यास करत नाही, खर क्लासमध्ये पहिले अभ्यास करते आणि. वेळ मिळत नाही ग त्याला पण, तो पण कराटेला जातो लगेच आल्या परच.
वेळ मिळत नाही. ते जातं.
करायचं आता, काय करणारसा, आता तर शिक्षणाच म्हणलासा तर
व्हय.
तरी आता सगळं आलं या, आमचं वेळेला काय नव्हतं.
आमच्या वेळेला, आम्ही सातवीत होतो का नाही, तव्हा आम्हाला कराटे शाळेत शिकवायला यायचेत बघ. शाळेत आम्हाला कराटे शिकवायला यायचेत.
आता पण आम्हाला शाळेत पण शिकवा मी शाळेत शिकतोय राजवीर काय तर क्लासला जातोय ना.
ह, हा. तेव्हा आमच्या वेळेला शाळेत यायचे आम्हाला शिकवायला कराटे ते.
आता सगळा.
भारी वाटायचं खरं संध्याकाळी. अ, शाळा सुटली की संध्याकाळी, एक तासभर कराठी शिकवायची.
हां.
भारी वाटायचं. शाळा सुटल्यावर तासभर थांबून कराटे शिकवून घरला जायचं.
आता कराटे, अ चालू केल्यात म्हणजे राजवीरला बी घेऊन ये तिथं.
हा.
तिथं पण चांगलं शिकवतात. सगळं आहे, खेळ, तिथं कराटे. तिथं म्हणजे कराट्याचं जे आहेत का, नाही, ते सगळं शिकवतात तिथं.
म आता माझं काही नाही बाई मग आता क्रिकेटला त्यामुळे मला काही नाही आता क्लास. लावला तर आता क्रिकेटचाच लावणार आहे.
हां.
काय म्हणालाय त्यो?